भटले कामाचं हॅलो झाले का स्वयंपाक हॅलो
नाही आजूक पोळ्या चालू ये.
हा का
पोळ्या चालूही म्हटलं.
हाव का? हा, चाली सयपाकाच वल्ल होवून येईल होत-
हा हाव का? तुला लईच बारीक आवाज सर्दी आली काय ग?
सर्दी झाली ना, पाऊसात ओल्लं झाल्यावर सर्दीच होणारी ना ओ.
हा, सर्दी होणारच आहे, काय काम करू आल्या?
आम्ही का, आम्हाला आता भरपूर कामे येले, तंबाटे बांधाचे. गोबी लावाची.
हाव का?
हं.
भरपूर काम आलाे, आता चौकडच होईन ग सगळ्याचे- आमचं काय तर तमाटे बांधायचे, आम्हाला भी जेवाच माय थोडी.
हा का?
हा, या बायाकडे गेलतो, दोन दिवस ते सावड द्यायची होती ना, तर किती दिवसाची होती? तर मग ती दिली, कांदे काढायची लगे्, आता उद्या टमाटे बांधाचे.
हाव का? तारवडली.
तार हया चार, पाच वलडे, आजून वडायचे उद्या वडणारये आता. आज वडायचेत, पण पाऊसच चालू होईना ग.
आज लई पाऊस चालूये बे. पावसाचं काही एखादं दिवशी समजत नाही लगे, असं चालू राहतं ना-
हो ना, चालूच ये हे जाऊ राहीले आता.
हा, आता रात्री येतो का थांबतो मा मी तीकड?
रात्री येतो, काय सांगू राहिली, रातची दोन वाजता मी पोहोचेल म्हणून.
हो, ढग फुटी की काय मग?
काय माहीत बाई?
आता सुच आलं ना एक दिवस- काय म्हणे, आपल्या सासूबाई म्हणे, अनपुरी हो जोपस- क काम केलं त्या दिवशी आणि म्हणे पोरी ओ झोप- नका म्हणे, म्हणलं का होऊन ते तर म्हणे आपल्याकड- फुटी होणारे म्हणे, रातच्या बारा वाजेला पासून जागीच राहाच सांग गेली, मंग - गेलो बा आम्ही घाबरुन म्हणल्यावरन पाऊस येणार ये म्हणल्यावर मग-
हा, आपल्याकडून कायच होतंच बाई.
नाही, नाही मी कुठं झालं जाऊन बाहेरच पण आपल्याकडे नाही झालं.
नाही ग, नाही पूजालीका पोत भीतीतून पाणी घुसल म्हणे, लगे आता का मधल्या भावाचा फोन आलता ना.
हाव का?
ते सांगत होता, लय पाऊस चालू आहे म्हणे इकडे, म्हणलं आमच्याकडे भुरभुर- चालू ये म्हणे, त्यो म्हणे आम्हाला घर बाहेर निघाल जाग नाही म्हणे.
हाव का? कुठ पोहचले,
हो, ते काय तिकडे पुण्याला आहे ना.
चला आपण मी जाऊ कुठे देवा धर्माला
आता मी जाऊन आली, बा आता तुम्हाला म्हणल चाल तर तुम्ही कुठ आल्या मी, मी लेय फिरून आले आता, फिरून आले आराम केला
मग पाहि तो लईस केल बइ आता खर
मग फिरून आले देव केेले, काही आराम केला क पायच काम आहे का मोटाल जाव बल तरसते कामातच घुसून राहिल्या लहान आला यायला कामतच घाली त्या काय?
हो आमी मोठ्याला जावा काम करत्या आणि तू खुशल आईस करु राहिली
हम् मग मोठ्याला जाव ये ना करायला पाहिजे होती एगदा त मोठ्याला जावा म्हणत्या नाही बाई थांब बई थांब बाई काम करी सोरी त्या मोटायला जावा लहाला जावा यायला कामातच घालू राहिल की
हा लहना जावा काय च हिंडा फीरायतचा मस्त
हा ह रा म्हणजे हिंडाचं का नाही म्हणत्या तुम्ही मग म्हणत्या आम्ही ने गेलोन मग तुम्ही कशा जात्या
बरोबर ये ना मोठायला निघायला लहान आला कायाल जायच जायच त संग जायच
हम, संग नई जमत ना ते माग पुढच बरय
हा ते बी हाय मन खर चाल मग जाऊ आपण पंढरपूरला
पंढरपूरहून पण आली बाई मी
मई तू कायस हा पै पै जाऊ म्हटल दिंदी मदे
आ मग पइ पइ मनल त जाऊ मग, ये इकडच पंढरपूर सोडून देऊ तिकडे जऊ आता
हा जाऊन दे म इकडच खूस सासूबाई आवरून घेईल ना आपली
हाव सासुबाय आवरून घेईन ना मग नेमायातल मायातल पंढरपूर
लाकाल ना करा म्ह दोनचे साख सापत्र दिव सांगी
मायनाभर गेल्यावर कस काय जमल?
हा मइनाभर काय करायच ग दहा बारा दिवस
ह् दहा बार दिवस काय करते कानू मग अस म्हणल तर यक रोजजात पंढरपूर होऊन जात
ते गाडी नयी येऊन चालत ना ते म्हणते इकड काम पाहायच का गाडीत चालच ती म्हाज्या सोबत त नाही आली मी एखली गेले
पाय बर मग तू अस आहे गोरख भाऊला यी येऊन देऊन नयी राहीली
हेच नाही आहे ना ना मी आता यानला म्हणले नाही का एवढे देवाला गेले ते गेले त्यांना म्हणल चाला तर ते म्हणते नायी नायी मला काम कराचय तूच जा एकली जायच च असल तर नाही तर तू बी जाऊ नको मग मग त्याला आपण आपलेच करून यायच. म
जमुन आपण दोघे जाऊ दे
हा चाला मग
हा कधी जाणार दिंडी?
दिंडी काय आज गेले एक आता उद्या परवा जाईन ना एक परत
मग परावा जाऊ आज पीशव्या बीश्या उद्या भरून ठेवू मग परवा जाऊ.
हा चालेल.
ह जाऊ बही दोघे जावं मग काय करते तरी
हा
हं शितोडे य हा जाऊ पोरीला पुरीला घरीच ठेव.
हा त्यांची शाळा चालू आहे.
हा शाळात आलोय ना ति सर्वांनी कड गेली तिला बोल त कुड गेली बोल की ती बोला
बाई ती नाही बोलत एवढी आता शाळेत जाती हुशार झाली ती.
बया हुशार झाली की माझ्यासारखी.
मग हुशार तुमच्या सारखे होणाची
हा वई होय वई हुशार झाली म्हणला चांगलं मग मला तर चांगलं झालं बाई. हं तिला म्हण तुला काकुं बोलावल भेटायला.
हुये गाव आहे नाही तिथ गाव आहे.
आ?
मी का?
कस?
काही नाही.
मला वाटलं काय आपटू राहिली जोराजोरान माझ लेकीला आण भेटायला मला.
बाई लेकीचा चालुय ना अभ्यास.
हो का मग कुठे जाते आता शाळेत? ह हो का काय? शिवरीलाय आता लगी.
हा
बरंय मग सगळ्या ल्या ग आता
अ हा साऱ्या जावु राहील्या. नाही ना दोन काठशेवरीला आहे. दोन इकडे आहे. बाई बाई दिदी का मग यालाय. मग आता पोर शाळेत जाते ते पोर शाळेत जवळ पोर शाळेत जातात तोवर जाऊन येऊ पंढरपूरला
हा पंढरपुर करुन हं पंढरपूर जमाना मग कोणतं तरी एक केलं तर होऊन जाईन देव
हो कधी करते तरी मग मग म्हातारी झाल्यावर? आताच फिरायचा चान्स राहतोजरा म्हातार झाल्यावर पाय नाही चालतय येत मग ज्यादा
हा पाय दुखाते मग आहे ना
मग पाय पाय दुखत्या दुखत्या करून आता पहा बर झालं बरोबरीचे तुमच्या बायांच ऑपरेशन
हो बाई ऑपरेशन झालं ना?
मग काय करते लवकर करून येईल बरं त्यान करायले हो ओ पंढरपूर पाई पाई
ह तेहना करेल हे पंढरपूर
पै पै जायले म्ह काही दोन तीन वर्ष काही असे केले मग गाडीनं
हा केले अस ना मग, हम् जाण
त अवेलेबल, पण मग काय ये ना लवकर करून घेतलं ना. पायाच ऑपरेशन व्हायच्या आधी.
हा बरं झालं न मग.
हम हा.
आ.
ऑपरेशनच्या आधी देवधर्म करूण बसले तुम्ही कधी करत्या?
मीबी करीन न आता, पायबरा झाल्यावर.
पाय पाय काय कारण, आता जाऊन ये आनंद निया न सुना बी आल्या का मंग लेक न होते आपल्याला, मम्मे.
हा मग लय तान होतो आहे ना?
हम्म, मग. मग म्हणत्या नाही गड्या बाई नवीन पोरगी आहे. नाही बाई मग मये नातवी ये. नाही बाई तिल समजत नाही लेकर परेशान करत्या, नाही बाई ती पोर पाहिन का काम पाहि, मंग काय जे जागी. जागेवर टाकल्यावर करत्यात काय?
नाही ना जाऊन मग आता परवा जऊ राहिलो ना आपूण.
हा, जाऊ मग परवा पासुण.
परवा पासून जाऊ?
हा चालांग. होऊन जाईन का, हम. जाईन मग आता, नंतर पुढं जाणं. हा.
होऊन जाईन मग जाऊ दे काय करते तरी?
हा, अजून कोणी सोपती पहा आपल्याला?
सोपती हा पाहुना.
मग आत दोघीच कस जमन बरं अजून सोपती पाहिजे कोणीन कोणी.
गावातल्या गण बाहेर राहते ना गावातून पाहि ना तू?
हा गावातल्या का, कोणाल पई पई महिन्याभर जायचं असल तर मग?
त्यांना म्हणा चला ताई आमच्यासोबत आम्हालासोबत. मी दोघीचे म्हणा आम्ही. तू गावातून पाय बाया मी मळ्यातून पाहते.
हाव, पहा मग तुम्ही आता.
हा पाहते ना मी बी पाहतेे तू बी पाह.
मला म्हनन नाही ना. आम्ही नाही ना तू ऐकलस का मग तुम्ही कसं मोठ्या आहे त्याच्यामूळ तु म्हणल्या न बरं राहि
हा ते बी आहे म्हना मोठ्यात म्हणल्या तर बरं राहिल.
सगळ लाहण्यातले संघाने
हा ते बी हाय नाही म्हनून पाहि ना मी पिता समो
म.
म्हणून पाहिन ग.
हा.
हा म्हनुन पाहिन.
काय केलंस भाजी?
भाजी का... शेवभाजी.
चांगली आहे ना. पाठवून द्या आम्हाला.
बर -बर तू लाडू पाठव. मी शेव भाजी पाठवली अस.... हं.... भाजीलाच काही नाही राहत नाही गं रोज -रोज.
पाऊसा न....
हा..... तुम्ही टाकला असन आम्ही तर टाकला बी नाय आजून.
टाकायला काय क... काहीच नाय टाकल ए चार सियन वापरतीय.
कोथंबीर सुद्धा नाही लावली आम्ही यंदा...
यंदा कोण गं आम्हाला वाटलं टाकली असल बीन तुर्याची..
हम्म.... नाही -नाही टाकलीच नाही ओ... टाकल्यावर काय आता म्हणलो नसतो का....
नाही गं मग म्हणले असता ना आम्ही बी टाकली नाही या वर्षी....
अद्रखित नाही.. कुण च नाही ना....
नाही का..
हेच दुसरीच काम आवरत नाहीत ही सायबीन येती आणि टाकायचन....